हॅलो हा तुम हा येतोय येतो तुमचा कॉल लागला हॅलो. हा म्हणजे काय झालं माहित हाय काय मी. परवा आणि एक माझी म्हणजे मला कॉल करते की नाय तिजा माझ कॉलच लागत नव्ह त बिझी लागत होता.
म्हणजे परत एकदा लावताना का.
होय होय. कारण मला काय वाटलं लागणार नाइ की काय असं वाटलं नाइ का खरं लागला.
हम्म लागला हम्म बाकी अजून जेवल जेवण झालं?
झालं बघा तुमचं चाल हम्म हम्म. चालेल आणि काय म्हणता.
कसं वाटतंय कार्यामध्ये काम करून?
हम्म छान वाटतेय, क्याय हा बोला की
नवीन कायतरी अस युनिक शिकायला मिळतय अस पण वाटतय ना. आणि अंडरस्टँडिंग जास्त हाय.
जास्त हाय हो.
काय ग्रुपच्या मधून किंवा मेसेजेस मधून
होय.
समजा आपल्याला कुठली तरी गोष्ट समजली नाय.. तर ते सर असू देत किंवा त्या मॅम असू देत त्यांना आपण स्क्रीनशॉट मारून किंवा स्क्रीन काय ते स्क्रीन रेकॉर्डिंग करून पाठ ठेवलं तरी पण आपल्याला सोल्युशन लगेच सांगतात ते.
सांगतात होय.
आज तरी सॅटर्डे संडे काय तर सुट्टी असते वाटतं त्यांना
होय का तरी पण सांगतात.
हा तरी पण मेसेजला रिप्लाय आहे त्यांचा मला तर आता दोनच दिवस झाल्यात जॉईन होऊन पण अ मेसेजेस बघतोय मी रिस्पॉन्डिंग मेसेजेस आहेत त्यांचे म्हणजे आणि बघा की म्हणजे तुमचं माझं काय कनेक्शन नाय तरी सुद्धा आपणलं बॉन्डिंग किती चांगलं
होय होय अ होय फ्रेंड हा. लोक ये म्हणजे कसं. आपण कधी ओळख आ आणि अजून आपण चेहराही बघितला नाही ये एकमेकांचं तरी देखील आपल्यामध्ये हा हा.
आपलं एक वेगळंच नातं बनलंय तुमची आता फॅमिली समजली माझी फॅमिली समजली माझं बाळ तुमची मुलं एकमेकाला कळून जातय सगळं.
कळून जातय होय हो.
म्हणूनच त्या टास्कचं नाव असल फोन ऑफ फ्रेंड म्हणून
तुम्ही जेणेकरून तुमच्या फ्रेंड सर्कलला सोडून नवीन फ्रेंडस अजून करा असं म्हणायचंय त्यांना. आपण आप आपल्या हम्म आपल्या ह्याच्यामध्येच गुंतून राहिलेला असं त ना माझे बाबा कॉलेजचे फ्रेंड माझ्या स्कूलचे फ्रेंड
आपण दुसऱ्यांचा विचारही करत नाही कि कि वेळा.
हम्म पण हे टास्क चांगलाय म्हणजे. कम्युनिकेशन लेवल वाढवून. एकमेकांस आ आव काही पण. कुठल्या पण विषयावर आपण निवांत बोलू शकतोय, हम्म.
आपली आवड ना आवड या विषयावर पण बोलू शकतो.
आणि. मॅ मेसेज मध्ये पण बघा की कुठला टास्क कोणत्या पद्धतीन करायचाय किंवा. काय हेच सगळं व्यवस्थित सरांचे मेसेजेस असतात.
होय होय.
हम्म, मला खरंच ते म्हणजे आवडलं त्यांचं एक युनिकले म्हणजे. युनिक लेव्हलचं काम आहे बघा हे
होय होय नवीन काहीतरी आहे
हम्म, आणि शिकायला पण भरपूर मिळते हा
होय होय शिकायलाही मिळतं आणि भाषाही.... हा
ह्याच्या आधी आपण कधी कुणाच्यात म्हणजे असं इंटरफेअर करून बोलत होत किंवा काय शिकण्यासारखं पण भर पुर यामध्ये आणि एक्साइटमेंट तरी वेगळीच असते आता ह्या आपला तो कंम्पीट टास्क झालायं पण आपल्याला पुढचा टास्क कुठला मिळेल मग आपण ते पूर्ण करू शकू काय किंवा मॅडम आपल्याला ब्लॉक करतील काय हा विचार पण डोक
विचार पण असतो होय
हम्म त्यामुळं पटपट आपली काम आवरून कधी आपल्याला वेळ मिळल कधी आपला टास्क कप्लीट करेन आपण, असं सगळं चालू होतय
आणि घरी बसलं एक चांगलं काम आहे नही का म्हणजे मी तर काय म्हणते माहितीय ज्यांची बाळं बारकीेयत की नही. त्यांच्यासाठी हे छान कामं
होय
म्हणजे बाहेर जाता येत नाही आणि कस घरी अस त्या मुळ बाळांच्याकड लक्ष पण देते येतेन कामही करता येते दोन्हींचा ' फायदाय नही का
फॅमिलीकडं बघत बघत हे दोन्ही होऊन
होऊन जात हो हो इन्कम ही चांगला आहे सोडा हम् हा काहींन हा हा चांगलय
टाइम गे टाइम वाढवा किंवा हे असं काय नाही बघता बघ त आपण बोलत बोलत कधी आपली दहा मिनिटं संपतात हे पण नाही कळत आणि परत तो कॉल रेकॉर्ड होवुन परत आणि आपल्याला काम मिळत असते नाही
होय होय मिळत अस परवा तर एक वेळा माझच फोन अ फ्रेंडच मलाच चालतं ह ह
आणि ऐकून ही खूप छान वाटलं मला, ह ह ह
ह ह
कुणावर कुणावर व हा माझचं माझ्यासाठी टास्क आले. असं म्हणजे उत्सुक
म्हणजे तुम्ही तु दुसऱ्या फ्रेंड सोबत बोललेल तोच टास्क तुम्हाला आलेला.
होय होय. व्हॅलिडिशन मध्ये छान वाटलं मला ते खरं‌.
हम्म.
म्हणजे आपण कशा पद्धतीने बोलतो, हे पण कळालं नाही का आपल्याला?
होय होय म्हणजे जर समजा काहीतरी चेंजेस आपल्याला करायचा अस सेल आपल्या बोलण्यामध्ये
हा त्यातून होत जातंय होय होय.
आपली एकेकदा भाषा गावंडळ येणार एकेएकदा चांगले येणार आपण बोलत बोलत काय पण बोलून जातोय. ते आपल्याला नंतर ऐकलं क नि नाही अरे बापरे आपण असं बोललेलो. असं पण होतंय ना आपल्याकडून. तसं ते नाही हो म्हणजे नाही होणं ह्याच्यासाठी आपण नेक्स्ट टाइम ट्राय करायचं. पण आता जे बोलत असत त्याच्यावर भान ठेवणं हे पण महत्त्वाचं आहे.
महत्त्वाचं आहे हो‌.
अशांनाच आपल्याला समजत जाते की, आपण कुठं आहे बाबा आता.
हं आणि शाळेमध्ये कसं आपण बोलत होतो ना रेग्युलर भाषा होती आपली आता, आमचं कसं रेग्युलर झाली नाही नाइ का.
म्हणजे आमच्या घरी हिंदी वाप हा हिंदी बोलतो नाय का आम्ही.
हा हा.
मग मराठी थोडं बोलण्यासाठी हे होतं एक एक वेळा शाळेमध्ये अस आपण कसं बोलत होतो मैत्रिणी त्यांच्याबरोबर ते चालत होत‌.
आता शाळा सुटल्यानंतर प्रत्येक वेळेला तेच होईल असं नाही नाही.
नाही का हा तेच म्हणते की आता बोलण. आणि तसं दोन दिवस आपण बोलू क नाही आपल्याला, आपोआप प्रॅक्टिस होऊन जाते.
होयच की आपल्या तोंडात ते शब्द असतात पण एक एकदा ते फुटत पण नाहीत.
फुटत नाहीत हा मी तेच म्हणणार होते आता.
हम् आणि बघा की बॉन्डिंग व्हायला किती वेळ लागतो? हो तुमचं काय, माझं काय हे विचारून घेतलं की सपला विषय. आणि लेडीज ला कसं असतंय बाबा आपल्यासोबत चांगलं बोललं ना, आपल्याला जीव लावला की सपला विषय.
सपलं हां.
हम्.
आपल्या बरोबर जे चांगलं बोलतो आपण त्यांच्याबरोबर चांगले बोलू शकतो नाही.
हम् आणि कधी पण चांगल्या माणसाला चांगल्या माणसाचीच साथ मिळत असतिया.
होय होय ते बरोबर बोलला पटलं मला ते.
एकमेकाला कॉल करण्यासाठी टास्क पूर्ण करण्यासाठी आपण म्हणजे फोन करतोय पण वेगळंच बॉन्डिंग तयार होऊन जाते, आपल्याला कदाचित कळत पण नाही ते.
ओळख होऊन जाते एक.
हम्म.
आणि आपल्या काय म्हणतात ते फ्रेंडलिस्टमधे अनेक फ्रेंड वाढत जातात नाही का?
आणि मोबाईलमध्ये मोबाईलच्या फोनबुकमध्ये किती नंबर कॉन्टॅक्ट वाढतात?
होय वाढतात खूप आणि कधी कोणता माणूस आपल्याला गरजेला पडेल सांगता येत
काय सांगता येत नाही होय होय. आता फोन लिस्टमध्ये आपले रिलेटिव्हस असतात आपले फॅमिली मेंबर्स परत
हं.
फ्रेंड सर्कल सगळं असतय पण हे नवीनच कोणतरी ऍड झालेलं असतय नई.
होय.
भले आपण टास्क पूर्ण करण्यासाठी बोलत असलो तरी पण आता बोलण्यात किती फरक हाय बघा की,
हा हो.
एकमेकाच जेवण हा जेवण्या खाण्यापासून पूर्ण झोपेपर्यंत सगळं.
होय बघा की.
हम्म.
आणि ह्याच्यामुळे फ्रेंड्स पण वाढते टास्क छान आहे हा खर.
समजा ए अं आधी म्हणजे एखादी फ्रेंड आपल्या आयुष्यातन गेली असणार म्हणजे कधी कुठ तरी ती गेली नवऱ्याच्या घरी आणि तिचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडे नसला तर आपण उदास व्हायच काय कारण
कारण हा मिळत असतात हो मी तर तुम्हाला आता हा वि षय निगला हा विषय निगला म्हणून सांगते, माझं लग्न झाल्यापासून आता त्यांचही लग्न लग्न झालं आता वर्ष दोन वर्ष झाले माझ्या फ्रेंडस बरोबर म्हणजे शाळेतल्या
हम् हम.
बरोबर बोलूंन, कॉलेज केलाय एकत्र, शाळा शिकली एकत्र, खूप दिवस झाले त्यां चारशी बोलून, आणी कस लग्न झाल्या वर पण मुलं, बाळं, नवरा, ह्याच्यातच असतो नाही का, त्याच्या बाहेर येऊन आपण कुणाशी बोलतच नाही. त्यांच्या व्यतरिक्त
आणि मुळात लग्नानंतर एकेकांच्या घरी पटतंय, नाही पटतय, हा मेन मुद्दा हाय.
हां, मेन मुद्दा हा आय.
बाईचं लग्न झालं की आयुष्य बदलतय म्हणतात कणी
खरंच आहे हे.
हम्म. ते खरंच आहे, आपण किती जरी ट्राय केलं, आपल्या फ्रेंडला दिवसभरात एक जरी फोन करायचा तरी ते सुरुवातीला थोडेच दिवस होणार, त्याच्यानंतर आपोआप
आणि कसं आहे, त्यांनी जरी नाही बोललं तरी आपल्या हातूनच होत नाही, खरं सांगायचं म्हणजे.
होयच की.
मी आमच्या घरात काही मला आडवत नाहीत काय,, खरं माझ्याच हातून काम आवरून मुला मुलांच्यातन रिलॅक्स होऊन, मी फोन ह त्यातून मला वेळच भेटत
दिवसभरात आईचा एक फोन आला की विषय संपला.
विषय संपला, ते ही कधी कधी आईच करते, मी तिला ही करत नाही.
तिला, म्हणजे ती विसरून जाते पण मी करतोय तिला.
आमच्यात मी विसरतो, हां. नाही, ह्याच्या आधी पण काय आमची मम्मीच तेज मामी, आमची मम्मी कावते, कधी तरी एकदा तरी फोन लावत जा स्व़तहून.
हं, आपण आपल्या संसारात, एवढं मग्न झालोय की, आपण कुठल्या फॅमिलीतनं आलोय हेच,
विसरून जातोय होय, खरे हे टास्क मुळं आणि मनातल्या गोष्टी असं, हा, मिळतात आणि मनातल्या गोष्टी गोष्टी असं सांगायला मोकळीक मिळते नाही का, ओझं राहत नाही कोणाला तरी. चालतय.
नाही, नाही. खरंच चांग चांगला टास्क आहे हा, आणि ह्याच्यामुळे मैत्रिणी पण चांगल्या भेटल्यात.
होय होय.
बघूया आता, प्रत्यक्षात कधी भेटायचं?
होय. होईल, होईल लवकरच होईल.
लवकर भेटू या कडकडून.
होय, चालेल की. हा, होय -होय चालेल.
ठीक आहे, चला मग, बाय.
हां बाय.